हॅलो.
हा हॅलो, नमस्कार हा. हा आवाज येतोय.
हा हा.
बाकी काय चाललंय? आज संडे
हम्म संडे नाही. काम होत आज संडे असला तरी.
अच्छा, म्हणजे ड्युटीला गेले होते.
नाही अ. मीटिंग होते.
अच्छा. हू हू हू. बाकी तुम्हाला काही स्पोर्ट्स वगैरे आवडतय का नाही?
हो हो स्पोर्ट्स आम्हाला आवडत ना.
हो तुम्हाला काहीतरी आयडिया असेल, की बाबा स्पोर्टस मध्ये काय आहे कसं आहे? आय पी एल वगैरे बघतात का तुम्ही?
नाही आय पी एल, तेवढ नाही बघत आय पी एल.
हू हुं हुं.
म्हणजे पहिलं बघायचो, आता तेवढा वेळ नसतोय. मग तेवढं नाही, तुम्ही बघता का?
माझे मिस्टर बघतात, म त्याच्यामुळे आम्हाला पण बघावं लागतं.
तुम्ही स्पोर्ट्स मध्ये होता कॉलेजला असताना?
नाही म्हणजे अ इतकी नाय, फक्त ते अ अ आपले अ ते स्पोर्ट्स चे दिवस येतात ना, आपले सॅटरडे या किंवा फ्रायडे असं आण चव किंवा फ्राय डे होता नाही, तर सॅटर डे अस. म्हणजे एक वन वीक तर असं आहे की, क्रिकेट असेल वन वीक खो खो असेल, काहीतरी कबड्डी असेल, असं वेगवेगळां असतो. असं हाय. हू आम्ही लहानप्रमाणे खेळायचे असं. हू हा, तसं आजकाल जास्त महिने तर क्रिकेट मध्येच जास्त झालाय हे की नाय.
हां. आमी आम्ही नाही नाही, तर टी व्ही ला बघता ना क्रिकेट बघतात जास्त. आम्ही कॉलेजला होतो ना, त्यावेळेस बॅडमिंटन खेळायचो आम्ही. क्रिकेट तेन खेळायचं मग नंतर, नाही फुटबॉल नाही फुट बॉलमध्ये नाही गेलो कधी. पण बॅडमिंटन आणि क्रिकेट जास्त खेळायचो आणि पोहायला जायचो.
अच्छा हू हू हू. हो
मग ते हा गावी विहिरी असायच्या त्यामूळ पोहण जास्त असायचं.
हा हा हा हा. हा तो बरोबर कशो करे हम्म.
थोडस मो ठ झाल्यामुळं कामाच्या ह्याच्यात ते सगळंच मागं पडलं.
हा हा तेच बरोबर ये, हा. तर आपल्याला म्हणजे टाइम भेटत नाही असं आणि टाइम भेट गे आवा म्हणजे किंवा जरी रेस्ट करायचं आणि किंवा कुठ तरी पडून जायचं असं आहे. हू पण लहानप्रमाणे म्हणजे काय तस की पहिला मोबाईल नव्हतं. तर, सगळे काय स्पोर्ट्स वगैरेच खेळायचं बाहेर जाऊन, काही ना काय सायकल वगैरे खेलायची किंवा बॅडमिंटन खेलायचं किंवा व्हॉलीबॉल खेलायचं हे ग ना? हं, असं हाय. हा. हा, तर तो म्हणजे, आता काय फोन आलाय सगळ्यांच्या हातात. लहान, लहान मुलांना सगळ्यांना काय फोन पाहिजे. ते आता काय फोन मध्ये सगळे वेस्त झालाय, म्हणून. तर म्हणजे, कोण-कोण ज्यांना म्हणजे, इंटरेस्ट, इंटरेस्ट असेल तर त्यांना काय स्पोर्ट्समध्ये अ ते खेळणारच आहे असं हाय, पण तस आहे ख म्हणजे वेगवेगळ ब्रँच वगैरा अहमदाबादमध्ये, मुंबईमध्ये ऐक ना, आपलं दिल्ली साईडला आहे ना, एक काय तरी नाव आहे, तिथे पण हे आहे. स्पोर्ट्सचा राजस्थानला पण हाय, तस
सगळीकडे आहे स्पोर्ट्सचं, पण आता तुमच्या पालकांनी पण घातलं पाहिजे ना, मुलांना स्पोर्ट्स मध्ये. त्यांना एवढं शिक क्षण, ट्यूश ते शाळेतन आले की, ट्युशनचे क्लास, ते झाले की होमवर्क. होमवर्क झाला की, लगेच दुसऱ्या दिवशी शाळा परत ट्युशन, परत होमवर्क, ते कधी स्पोर्ट्स करणार? मग काहीच त्यांचे स्पोर्ट्स. स्पोर्ट्स डे ला काही जेवढे थोडेफार स्पोर्ट्स खेळले, तर खेळले नाही तर नाही.
नाही, हा तर तेच. हं, हं, हं.
आणि मग ते तसले आता ते छोटे, छोटे स्पोर्टस् आलेत, शाळेत पण आता ते.
हा, हा, हा.
कारण त्यांनाही ग्राउंड शिल्लक नाही राहिलाय.
हा, ते पण नाही, तेच तर. छोटे, छोटे पार्क वगैरे राहिलेत. आता मुळे खेळणार, तर कुठे खेळणार बा बाळक. एक ना, हम्म, तेच तर हम्म. मग त्यामुळे काय आता तसं बघायला गेलं तर, म्हणजे टिव्ही वगैरेमध्ये आणि मग मोबाईलमध्ये पण स्पोर्ट्सच खूप वेगळं, वेगळं दाखवताय तसं. आणि आजकाल काय कॉम्पिटिशन वगैरे, पण जास्त झालंय ना, आजकाल म्हणजे आज आता काय पहिलं काय, आपण इम्पॉर्टन्ट देत होते एज्युकेशन वर. मग नंतर फोन आल्यावर आता सगळे काय, मग व्हिडिओ वगैरे बनवतात. मग काही ना काय, रील्स वगैरे टाकतात असं. तर ते म्हणजे, अ त्यांची म्हणजे, ते बोलतात ना. अ वेगळी लाईन गेली असं. हं. एज्युकेशन असेल तर की, बाबा तो एज्युकेशन करतोय त्याच्याबरोबर तू पुढचा पण बघतोय असं. पण तो काय आता मोबाईलचा सिस्टम आलाय ते. तर हे यांचं वेगळं झालं अस. हं.
तुमच्या मुलांना तुम्ही स्पोर्ट्समध्ये टाकणार आहे का नाही?
हा, मी असं म्हण- म्हणजे माझ बाल हे. मुलाला काय तो स्पोर्ट्स क्रिकेट जास्त आवडत त्याला. म्हणजे त्यांना अ काय तो हप्ताभर पण नाय एक बॉल चालवत. त्याला बॉल पाहिजेच, पाहिजे क्रिकेट साठी असंय. तर मला असं वाटतंय की तो एज्युकेशन मध्ये थोडासा वीक आहे. पण त्याला स्पोर्टस मधुन पण घालावं लागेल मला असं वाटतय. हम्म, इंटरेस्ट तो जास्त स्पोर्टस मध्येच आहे.
अकॅडमी जॉईन करून घ्यायची.
हा हा हम्म. हा आता बघेतेय मी हा.
थोडस आतापासूनच सवय लागली ना. स्पोर्टसची मग थोडंफार कुठेतरी मग कॉलेजला गेलं की ते सिलेक्शनच्या ह्याच्या तर थोडंफार जवळपास होऊ शकते काही तरी.
हम्म, हम्म, हम्म..
टीमला किंवा कॉलेज टीमला
हां बरोबर सांगितलं, हम्म.
त्यामुळे थोडा आत्तापासूनच विचार करायचा.
हो.
कारण ते काय होतं आपण त्या लावतो ट्युशनचाच हे जास्त त्यांना ब्रेकच देत नाही त्यांचा मेंदूला पण विश्रांती देत नाही आपण.
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
हा
नाही आजकाल काय एज्युकेशन आणि ट्युशन मध्ये तर नॉर्मल काय बिझनेस झालाय आजकाल- म्हणजे तेे नावाचं एज्युकेशन आणि स्कूल वगैरे राहिले. आणि ते स्स्कूलचे टीचरच ते ट्युशन घेता. तर तो त्यांच्या साईडचा बिझनेस झाला आता. हा आणि काय त्याच्यामध्ये आज तर कॉम्पिटिशन जास्त वाटलंय ना. तर कॉम्पिटिशन मध्ये काय आज पॉलिटिक्स वगैरे पण असता. तर म्हणजे कोणाचा लग बाय चान्स सरकारी जॉब गव्हर्मेंट जॉब लागली तर लागले नाही तर प्रायवट जॉब तर ते आपल्याला हायचय अस, हम्म. हाय की ना? हम्म. मग ते आपल्याला म्हणजे थोडस काहीतरी विचारून म्हणजे, म्हणजे ते लहान प्रमाणे त्यांचं असं मेंटॅलिटी असते का हा मला स्पोर्टस खेळायचे तर त्यांना त्याच्यामध्ये कराव लागत ऍक्टिव्हटी मग काय हे की नाय? हम्म, हम्म. बाकी तुमचं ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे तुम्हाला क्रिकेटच आवडते की फुटबॉल व हॉकी.
नाही मी आता स्पोर्टस बघत नाही मला खेळायला आवडतं पण असं मी टी व्ही वरती नाही बघत कोणता स्पोर्टस जास्त.
अच्छा, हम्म. तुमच्या मुलाला वगैरे आवडत असेल ते नाही?
नाही आमच माझं आत्ता लग्न झालंय अजून मुलं नाहीत मला.
अच्छा, हो हो बाकी काही नाही, हम्म.
त्यामुळे अजून तसं काही हे नाही ते बघू आता पाहु फ्युचरमध्ये.
हा हा ते तर आहे, हम्म.
तुमचे किती झाले कॉल?
अ नंतर अ मॅसेज बद्दल सांगते मी. असं हे, याच्यामध्ये काही सांगायचं नाही. नसतय. पर्सनल डिस्कस. हा, असंय. हम्म.
ह आम्ही तर असेच, किती कॉल केले ह्याच्यात? असे सांगत, विचारत होतो. ही मला आत्ताच माहित झालं. ह.
ते म्हणजे, आपलं काही पर्सनल डिस्कसन, करू शकत नाही. असंय. म्ह
किती झाले म्हणजे? अ हे टास्कचे किती कंप्लीट झाले? असं.
अच्छा. हा. ते, पहिलंच टास्कय, माझं. त अ स म्हणजे दहा झाले. तीन, तीन तर बेस्ट गेले. असंय.
हा, माझे पण तीन वेस्ट गेले. ते तुम्हाला फोनच लागत नव्हते ना, तिकडं.
हा, हा, हा. तेच त.
हा.
हम्.
मग तुमच्या तिथं ग्राउंड आहे का? मोठं. स् स् स्पोर्ट्स ग्राउंड आहे, ते तुमच्या तिथं.
हा, हाय ना. हम्म. हाय तिथे. मोठय.
आता मुलाला घेऊन जात जा.
हा तिथं, त्याला जावल, घेऊन जावलच लागतय मला. तो, म्हणजे काय? थोडस येय ना. जिद्दीय.
हा.
म्हणजे असंय. तर त्याला घ्यावच लागतं मला. त्याला काय रोज मला क्रिकेट खेळावंच लागतं. कोण त्याच्या फ्रेंड नसेल ना, तर मला सांगेल. क मम्मी, तू केलय असंय. हम्.
ओके, ओके, ओके. हं. माझे आता हे संपलेत माझे टास्क. आता फोनचे संपलेत, आता म्हणजे
अच्छा, मग कॉल मी त करू शकते ना? असं काय नाय. माझा कॉल लागेल त मी करू शकते. तुम्ही उचला.
हो, असं होऊ शकतं. असं करता येतं का? म्हणजे असं आपण जे करतो तेच फक्त तीस आहेत.
हा, ते फक्त तेचय. बाकी, मी इथून
तीस, मी सबमिट केले ना
हा, हा, हा.
तर मग तो फोनचा टास्क कंप्लीट होणार ना माझा?
हा, तो फोनचा कंप्लीट होणार. मग त तिथे अ म्हणजे मेन ते काय फॉर्म वगैरा असतात ना, मेन सर वगैरा, त्यांना सांगायच, की म मला अजून टास्क पाहिजे, तर द्या मला. असं. ठीके.
नाही - नाही. तीस, फोनचे तीसचयत वाटतं, फो टास्क. तुम्ही तीसच कॉल करू शकता. त्याज्या
हा, हा. जास्त नाही कर. दुसरा येईल ना, मग टाक्स? ट्रान्स्क्रिप्शन वगैर, रिकॉर्डिंग. रिकॉर्डिंग वगैरे असेल. असं. म हम्म, हम्. ठीकय मग. बाकी टाइम झालाय. चला, ठीकय. हा, मी कॉल करते नंतर.